बोला, नाही नाही इकडून लागूनच नाही राहिला. बॉनडिंग काही दाखवून राहिलं. आ? हो ना, पण माझ्या इकडून लागतच नाही ना.
नाही काय? लागणार हा ठेवल्यानंतर पुन्हा लावून पाहिजे.
हां हां ते मग ते हे झालं आशीन नेटवर्क काही
हम्म, हम्म. होत एखाद्या वेळेस.
हा. हं त्याच्यात कॉल आला होता त्याच्यामुळे तर नाही झालं. मले हेच वाटलं म्हणून मग तुम्हाला लावला. म्हटलं तुम्हीच लावा हा.
ताईला म्हटलं तुमच्याकडेच फॉल असतं हे की तुम्ही साडीला लावता ना?
अ नाही मग आणतो मी आता नाहीयेत माझ्याजवळ.
आता नाही येत. म्हणजे कसं मी दिवाळीच्या वेळेस साडी आणली होती की नाही? तर मग मला काही माहिती नव्हतं, तर मग सगळ्याने आधी घेतल मग मी तेव्हाच तर आणि फॉल सोबतच आणला होता, तर मग आई काय म्हणत होत्या की, फॉल रत त्यांच्या मनात आणायचं, फॉल त्याच्या जवळच
हा नाही तर आणला तरी चालते, मग काय असं काही नाही.
नाही काय ते फॉलसाठी दिलेय पहाय लागतील ते मग ते.
असली तर आणायची, नसलं तर मग राहू द्याचं.
हाव का? मग आता मी सांजेच्या वेळेस आणला नाही की, तर आई मला म्हणत होते त्यांच्याकडे
हो हो असतात असतात माझ्या जवळच असत्यात. पण यावेेळेस कसं माझ झालं नाही जाणं मग काही आणली नाहीत. ते काही नाही मग मी इथून आणतो कटलरीतून हॉस हा हा आपल्या गावात सर्वच भेट
मे बी
ह हो. . हो काय कुठेली न्या लागते. हम्म काय बी दाखवून का डॉक्टरले? तर मग हाय चांगलं आहे ना म कुठे हम्म पोट दुखून राहिली ना म या पाण्यात काही प्रॉब्लेम आहे की काय हो तो.
नाही पावसाळ्याच्या लई भगत नाही होतय.
हो हो सर्वले सब असं हा प्रॉब्लेम होन जाईला.
हम्म घरी आमच्या घरी सर्वजण बिमार आहेत ना. हा आईची तब्येत नाही बरोबर आई पण काल दवाखानाज ना आईचही पोठोच दुखून राहिलं. त्यांची एसिडिटी जास्त वाढली बाबाची तब्येत बिघडली तर पारथी ही बीमार पडला अश्विन ताई बीमार पडल्या.
हो आणि तसं हे पावसाळ्याच थोडसा पावसाळ्याचं होतेच नाही पाणी नवीन पाणी येते ना.
नवीन पाणी हा मी तेच म्हटलं या पावसाळ्याच्या नव्हती ती.
होतेच तसं माय घरी तसंच आहे माझ दोन्ही मुलं हे करून राहिले अन लगे आतेही म्हणतात की माझंही थोडस हे पोट दुखून राहिलं हे करून राहिलं मिटला चल्ली का दावय आता मान तेचा रिकाम पण नाही आता वखरं डवरे चालवत वावरत कारण की आता हे वरचं खुल्लं
हा हा.
मग त्याच्याने काही रिकाम पण होत नाही. म्हट हा आणि ज्या वेळेस यायली म्हणा तर हे लेखरही ऐकत नाही. नाही बाबा राहू द्या नाही बाबा राह द्या मग ते आता माझजवड ज्या वेळेस टाईम असते त्यावेळेस तुम्ही चालातच जा. अन कोणचाही टाईम हे नाही होत ना मग कसं माणसं सांगितले वावरात गडी माणसं असली की आपल्याला थांबाच लागते ना त्याच्यासोबत हेच कराय लागते नाही तर मग ते तर पहीच हे नाहीत करत.
हा आणि असं खुल्लं असले कोणाले कामं करून घ्यायची पळत अस
हा तेच ना मग काल तर माहिती ते मी इकडे जायचं होतं दादा म्हणत मी येत नाही बापा तू जाय म्हणत हेनं फोन लावले दोन तीन की चल रे दादा चल रे ते म्हणत की माझं अजिबात जमत नाही तुम्ही म्हणत ना पोर पोरं येतात लेकरं येतात तेले घेऊन जा. मग ती मला म्हणत की तू चल्ली जाय मी मी काही ये नाही म्हटलं चला ना रे हिचा घर पाहायला भेटेन काय म्हले नंतर मी एखाद्या वेळेस तसंच जाईन पण मी आज हा टाईम सोडून मी कुठेच नी जात हा ते काय ते काय चे हे आहे म्हणतं हे आपल्या बारा महिन्याचं हे आहे ना. मग काल दिवसभर वावरात होते आणि कसं हे वा वातावरणही चांगलं असलं की मग थांबलं ही जाते ऊन तपलं की वावरातही थांबला नाही जात ना म.
नाही-नाही बरोबर आणि ते वरातले काम असले नाही हे होत असले असं उघडलं असलं समजा वरसा के आपल्यालासाठी मोकळ्याचे धुने येतात ना मग कामं ते.
तेच ना मग.
हम्म चालते ताई ब्लाऊज वगैरे शिव दाखवते.
नाही ब्लाऊज नाही शिवत.
फक्त पिकोफॉल
पिकोफॉल होत नाही ना, मलेही जावावं लागते वावरात. मग काय करताय? रिकामा टेन्शन घेऊन हेच तर दादा कल्ला करतात मल्यांतरमाल्यंत्र रिकामं तू डोक्याला ताण घेता एवढा मोठा. जसं वावरातही करणं घरी येऊनही कराव लागते एवढं मोठं आणिलं के ह करणं समजा मग थोडंसं हेच होते ना ती मग कल्ला करतात मगत काही ना काही टाईम स्वतःसाठीही काढायला पाहिजे माणसानं मी त जऊद्या मा पैसे कुठून घेऊन राहिले मलाच कामात पडतात लेकरी कामात येतात कधी लेकरीने मागितले कि कि दिल्या जाता
हौव ते बरोबर आहे नाही बर आता तुम्हाला वावरात जावं लागत घरचे पण आता तुम्ही ऐके नाही करणार आहे घरी पण आणि नंतर मग तुम्ही हेच बाकीच जर थोडा वेळ मिळाला त्या तुम्ही पिको फाँल करताय.
ना मग जीव रात्री मग हे होते हे दुखते ते दुखते केलं की मग माणसा जीवा ते
हा ते तर कॉमन आहे गळ्यातही
सांगत लागे म्हणतात की हो तुमचं हे दुःख तच रायच काही काम नाही तुम्हाला एवढं कुठं हे करायचं आत् काही मला म्हणत नाही एकरी वावरात चल पण मग आपल्यालाच असं वाटते की कसं तेवढंच आपलं हे होत
हा संज्या वेळेस मेह बी कळायला बसली त ह तर मग मेहंदी काढायला बसली त्या मुलींनी इतकी छान मेहदी दिली काढून ताईला म म्हंटलं सर्वच काढलं त्याच्यावर म्हणजे बाळ हे ते सर्वच काढलं हा मग आता ते कशी थोशी नवीन आहे आपल्याच गावातली मुलग ते आईनी आणल होतो बोलावून तिला तर अशी मेहंदी काड्याला बसली देखील थोडीशी अशी आरामानं काढी तर मध्ये समजा तरी तीन साडेतीन चार तास लागले होते या दोन हातावर मेहंदी काढली मग मी बसेत राहिली कधी बसो कधी उठो बस च उठो मग कि नाही रात्री दुखय होत पाठ माझीया
हां.
मग रात्री पाठूख तरी की नाही मला पायावर मी दे का वाटेया
हा हा.
तीने नाय अश्विन त्याच्या हातावर मेदी काढून दिली अन मग तू कोन उरला म्हटल कडे आता आपण थोडीशी पायार काढू म्हटलं मी रंगते कशी पण रातचे वाजले ते साडेबारा हे का मला एवढा कला करत होता एवढी हातभरी मेहंदी काढली पटतीघरल तरी पायावर पाहिच
ह
पण ते काढाच वाटली मी ना बोटावर काढलीच ते.
हा हा हा नाही ना माणसं आहेतच तशी ही हम्म.
आपल्याला काय अडानी वाटतात का औ काहीपण
नाहीतर काय खरा वाटते आपल्याला हि पण मस्त दिसत जा आपण त्या दिवशी
हो काय?
हा पण तरी थोडंसं म्हणजे जेवढ्या तुम्ही चमकत्या तेवढ्या अशा हे झालत थोडसं अंधार पडला होता जसं काही तुमच्या अशे याच्यावर
चेहऱ्यावर काय?
हा असं काडपट काडपट पणा आला होता. नाही तर तशा मस्त एकदम सुंदर दिसता त्याच्यात असं थोडस काढ ट पण आता काय त्या साडीचा कलर तुमच्या अंगावर अस आहे उठून नव्हता दिसत की काय?
काय माहित मग नाही तर मग ते अस त झाल अशिन तर ह्या ब बघा साडीचा कलर आणि ते फुलाच्या हारायचा कलर एक क झाला की नाही मग त्याच्याच्यान त्याच्याच्यान तसं सार शि नाही तर बघ आम्ही मेकअप वगैरे काहीच करा नव्हत जसं तिगिनी हो सा साधीच तयारी होती माझी मेकअप वगैरे काहीच केला नव्हता फक्त एवढा आहे की ते म्हणजे र हमेशा जसं करतो पण त्याच्यापैकी थोडंशी अलग केलं होतं
हा.
आणि साडी ते याचा कलर एक झालता की नाही त्याच्यां थोडंस वाटत असेल तुम्हाला ते.
ह असं अन लागे तिथ की नाही ते थोडंसं हे झालतं ना असं उजिळ्याात पाहिजे असतं तिथं अंधार अंधार पडला त्या लाईटचे ना त्यानाही तस दिसलं अशेल ते
लाईट चाल क कारण त्या ते त बंगवीर खली बसल की नाही तर तो अंधारच दिसे पररत की कॅमेरावाल्यांचा लाईट पडें जाय फोकस पडे त्याच्या तो चेहरा तरी अस पौषणिक
हा ते माहित आहे का ते दबल्यास सारखं झालं इकडूनी परदे इकडून भिंत ते परदेच्या ते पूर्ण असं कोंडल्यासारखं हे झालतं अन उजेड नव्हताच. हे झालत ना हा बाहेर असत तर अधिक हे झालं असं पण पाली पावसाळ्याच्या हे नाही होत ना कोण्याचही कोण तसंच आहे
अर त त्या दिवशी तो झाला तरी तेवढा प्रोग्राँम या वेळेसची किती प्रॉब्लेम जाते
मग दुसऱ्या दिवशी तर पाऊस लागला त रात्रभर बंदच नव्हता म्हटलं पाय बरं झालं मग याच्या घरचा मग मी तेच म्हटलं म्हटलं बरं झालं याच्या घरचा कार्यक्रम झाला आणि हे आईली खूप टेन्शन आलंत आईने म कसंच होत काय मग
आई आल्या होता आणि तिथून साडी घेऊन जा आई म्हणत ना
हा म्हटलं नायी मंदिरात करा म्हटलं नाहीत राणीचंही झाल तर म्हटलं मस्त तिथेही चालते म्हण आता
हो आणि माहित आहे का तला मग पाणी दुसऱ्या दिवशी एकसारखं पाणी तर ते उघडलंच नाही ना मग
नाही अधी पाहुणेली याय जायची हे होते ना
दगधग आणि पावसाल्याच्यानंतर एक कोणी घरीही सोडत नाही म्हणजे घरातल्याले सुचल नस आणि पावणे सगळे घरात आणि चिकचिकही होत होत आणि मला ती छत्री येण जाणं करा लागल असत त्याच्यानंतर त्या दिवचा दिवस थोडसा मोकळा ऐकला तर चांगलंच झालं ते असं ज हा पण साडी तशी नाही तेे छान दिसते पण.
मस्त दिसत होती साडी चांगली ते त्याच्यात छान तो वंजार वाटत होता. उजेड होताना चौकून म्हणजे चारी इकडून नाभाड होता आणि इकडून तिकडून पूर्ण हे
पडद होते ते पॅक होतो ना ते पॅक होतो लाईट कमी पला होता त्याच्यान तो अंधार वाटयच हुतय असं झालत ते आणि त्या फुलाची हार आहेत किन ते फुलायचे हार घालाले काही नाही आता कुणी घालत नाही फुलायचे हार.
नाही नाही नाही कोणीच नाही घालात.
कोण नाही घालात आता हा उलट मी हुलय चिप्सेची फुलं असतात की त्याला मटलं रेडीमेड भेटतात ते..
हा.
त्या जेपसूच्या फुलाचे हे ऑनलाईन बघितले होते पण ते आले नाही. पाहिजेत तसे
नाही नाही आता हेच हे करून राहिले आता हे सुनीता काकुची हे ना भाची तिचेही तसेच होते. म्हणजे तुमच्याच सारखी तयारी कोणी तेच घालते
हम् आणि त्यात येथे बी ना सर्व हातातल हे ते सर्वच
हो हो पूर्ण आहेत तो केवढ्याचा सेट झाला होता मग तुमचा?
माझा तो साडेसहाशे रुपयाचा
हाव काय मस्त आणता मग
तू कस मगताय मी अकोले होऊन अकोले होऊन आपल्या अवकोट हा अवकोटले बघा अकोटले दवा खान गेल तेव्हा जायचं की लक्ष नाही राहण म्हलं की आज तर बरं जणच होत नव्हतं एवढ्या दूर आणण्यासाठी मी साडी ती वरखेड मधून घेतली ते
हो काय हो
किती वर्षातून घेतले ते कस साडी ते वेगळं डिफरंट झालत की नाही म्हटलं काहीतरी नवीन करू आपण चांगलं तरी वाटतं म्हटलं तेस तेवस केल्यापेक्षा आणि त्यांच्यामध्ये का तईला म्हटलं ते फुलांचे हारा कि मान असते तर थोडसे मी ना दोन हातात घातले होते का बरीे हम्म, हम् पण पूर्ण नव्हते घातले
नाही नाही आता कोणीच घालत नाही फुल अजिबात लावतच नाही गजरेच लावतात मग काही ते जास्त हेनीत करत हम्म आमच्या आवडेच होत आमच्या वेळे सध पण शेवंतीचे फुलं ह तेवघ एवढं ह नव्हतं त्या वेळेस खूप फुलं देत ह करू हा आता हेच लावतात हा
लावता तुम्ही कॉल मी कॉल ठेवतो इडून सहा मिनिट झाले किती मिनिट झाले तुमच्या इच्यात बघार एक मिनिट तुमच्यात किती मिनिट झाले बघा बरं
हा थांबा हब बंद येऊ हे झाला माझ्याच्यात दहा हे झाले दहा मिनिट छ काही सेकंद झाले साठ सेकंद झाले हाव, हाव, हाव
व्हाट्सअप नी
माय